हॅलो!
हा बोल
हॅलो!
का इना झालाय कॉल
हयाच्यावर या अगं मला- ओटीपी ह्यात दाखव ना त्या ऍप वर मला
कस काय?
काय माहित
लागना झाला.. म्हणून म्हणालतो तुझ्या वरून कर
काय म्हणालती तर तुला काय आल्या काय रिंग व्हालति काय दाकवालत
हॅलो!
हॅलो!
हा बोल
हॅलो
बोल की.
तिथं काय दाखवालत, कॉल वगैरे रिंग व्हालती
रिंग व्हालती रे. रिंग पडली, होय.
हम्.
काय, काय
काय आलाच नाही बाई माझं पण, काय जरा रेझूमे तयार करालोय.
आ
काय तयार करालाय, काय तयार करालाईस?
झूमे, रेझूमे, रेझूमे.
ए, रिझ्यूम असते ते.
रेझूमे असतंय ना, एम इ असतंय ना ते.
रिझूम असते ते.
सी व्ही, सी व्ही, सी व्ही म्हणजे तेच ना..
रिझूम म्हणतात रिझूम. कशावर करालाईस? त्या- कॅनवावर, कॅनवावर?
न्हये, ह्याच्यावर चाट जीपीटीला टाकालोय जरा कसं काय काय करायचं, काय काय लागतंय, काय काय टाकायचं आपलं.
हा, जॉब साठी. आहे मंग.
काय काय टाकलंय त्यात?
अ, दहावी-बारावीच मार्क ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलं ते मार्क. आपलं नाव, ऍड्रेस वगैरे सगळं टाकायचं.
हम्म-
आणि कॉलेज कुठं झालं टाकायचं, आणि आपलं शिक्षण काया आहे अं काय ते, एक्सपिरियन्स काय आहे काय आधीच टाकायचं.
हा, आता इथे काय, काय आलंय माहितीये काय हिला विचारल्यावर पर्सनल पर्सनल इनफॉर्मेशन, नेम, मोबाईल नंबर, ई-मेल, आय-डी लिंकिंग प्रोफाईल, गिटहब प्रोफाईल, ऍड्रेस मग नंतर न करिअर ऑबनल दोन ते तीन ओळी नंतर एज्युकेशन कॉलेज. कुठलं तुमचं कॉलेज आहे युनिव्हर्सिटी कुठलाय, इयर कोणता आहे, सी जी पी ए टाकायचा नंतर दहावी-बारावी
टेक्निकल स्क्रील, पायथन, वेब, प्रोग्रम, डाटाबेस.
तुझी फिल्ड कुठलीये, ते टाक आणि त्याचं रिझ्यूम म्हणून टाक ते.
हम्, असंच घ्या पाहिजे एक्सचेंज मग फॉरमॅट.
एक्सपिरियन्स टाकायला लागतोय खाली, रिझूम मध्ये असला तरं.
कुठ आहे आता एक्सपिरियनस आमचा. आता इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स वेगळा काम केलेलं वेगळं.
होय, टाकायचं. विचारतात खरं कुठे केलंय? काय केलंय? व्हय
तुझा प्रोफाइल हाय व्हय ह्याच्यावर लिंकडीन वर
नाय नाय, आम्हाला कुठं लागतंय. नाई लागतं मला.
काढायचच नाही काय मग
नाही काढलं
मग तुम्ही तुमचं कशी काय असते इंटनशिप
आत्ता इथून पुढं इंटर्नशिप, होय होय बँकेत होतो म्हणजे बँकेतच देतात सोड स्टार्टिंगला. मग कंपनी वगैरे असली तर पुण्याला तेन कंपन्या, हित कुठे एवढे
मग ते असतंय व्हय आपल
स्टायपंड नसतंय व्हय
काय?
स्टाईपण्ड पैसे देतात काय? का फुकट असतय
असतात कि पैसे असतात कि एवढं नसत्यात जरा
असत्यात ना
व्हय.
भारी कामं आहे ना पैसेच नसत्यात, आम्हाला पैसे देऊन काम करायच असतय
त्यात म्हणजे तू तिथं शिकायला लागलायस म्हणून नसणार.
हा
काय तर असल तसं.
म्हणजे सुरुवातिला तसच असतय ग म तेच कि तेनी शिकवणार पण आणि काम करून घेणार.
हम्म
त्यांनी शिकवणार पण आणि ज्यादा काम करून घेणार आपल्या
होय
कंपल्सरी अस आम्हाला सांगितल्यात कंपल्सरी करायचच म्हणून
हम्म हम्म
हं
आता पंधरा कॉल होणार अजून पंधरा कधी करायचं टेन्स
पंधरा आपोआप होत्यात, ते कधी पण देतील कि टास्क
पूर्ण झाल्याशिवाय तर काय नाय देणार आणि सव्वीस तारीख लास्ट दिल्या शान्या.
हा नाही घरी देतील की तेनी रोज पाच कॉल केल्यावर होत्यात की पाच एक -दोनदा बोलायचं
आत्ता पंधरा झालं उद्या सकाळी पाच, संध्याकाळी पाच. पाच राहत्यातं. चोवीस आणि तारीख पंचवीस तारखेला पाच करायचं, तीस होतात. कितीे आलेलं, तुला पेमेंट? फोन अ फ्रेंडचं.
फोन अ फ्रेंडचं काय तर, थांब तुला दाखवतो, बाराशे कायतरी आलतं गं.
हं!
फोन अ फ्रेंडचं बाराशे आलतं मला.
पण, त्यानी हा ऍप चालवतात कनई म्हणजे म्हणजे, ह्यातून त्यांना काय असं मिळतंय? म्हणजे काय मिळत आसंल आसं. काय त्यांनी कॉन्व्हर्सेशनवरच आणि त्यानी सिलेक्शन पण करणार होतेत ना, कॉन्व्हर्सेशन बघून.
नाई, ते कुटं काय म्हणलेत.
म्हणजे, एक नोटीस टाकलेली ग्रु कायतर मेसेज टाकलेली, त्याज्यामदे मी वाचल्यासारखं झालं मला. की, आसं बघून असं, त्यातले थोडे जण सिलेक्ट पण करणारेत. आलेली की ग्रुपला.
काशीवंन का आले, कधी आले
आ दिलं तवा, लई दिवस झाले, येऊन त्याला.
फोन अ फ्रेंडचा ग्रुप वेगळाय, ट्रान्झक्शनचा वेगळायं काय?
फोन अ फ्रेंडचा वेगळायं आणि ट्रान्स्क्रिपशनचा वेगळायं.
हूं हूं. मग आता कम्प्लिट झाल्यावर, स्क्रिनशॉट काढून टाकायला लागतंय काय?
आ?
टाकायला लागतंय.
काय?
टास्क कंप्लीट झाल्यावर, ग्रुपला.
ग्रुपला कशाला टाका लागली, टास्क कम्प्लिट झाल्यावर, नाही टाका. आम्ही तर काय नाय टाका.
हूं!
काय आलं नाही तर
होय. ते टाकत्यात रे, टास्क कंम्प्लिट हो, आणि नाव आणि नंबर टाकतात ना?
हा टास्क प्रोबाइल्ट का कुठे टाकत्यात गं प्रोफाईलला सगळं
ती एकटीनं पंधरा, फोन अ फ्रेंडचं किनी, पंधरा टास्क होतं तिला ते पंधरा टास्क कंप्लीट केले आणि टाकल्या ग्रुपला, टास्क कंप्लीट म्हणून हो न.
पंधरा टास्का झाल्यात तुमच्यामुळे.
पण आजून पंधरा येत्यात ना. ते रिफ्रेश मारल्यावर येत्या आणि पंधरा. पण ती केली नाही वाटत. आणि ते टास्क कम्प्लीट आणि फोन नंबर आणि नाव टाका ग्रुपला.
ते टाकला बघ कोणी तरी ट्रान्स्क्रिप्शनचे टास्क येत नाहीत आणि ते तुम्हाला देतात.
. . . रिफ्रेश करत रहा थोड्या वेळाने थोड्या वेळाने येतील. हा रिफ्रेश केलावर येतय रे.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
. सर पुढचा टास्क येत नाही रिफ्रेश कराला का काय? मॅसेज टाकलात ना ते ग्रुपला?
हे कुठल्या लागालेत फोन ए फ्रेडला ना.
फोन ए फ्रेंड ला टाकलय. .
काय म्हणत्यात? रिफ्रेश करत राहा व टास्क येतील.
हुं.
त्या किती भेटत्या मग तिव तिनी म्हणल्यात बराय एक दोन दिवसांच्या आत सगळ्यांना येतील म्हणून. ट्रांसक्रिप्शनच टास्क.
हां.
हॅलो.
मला तेच्यावरही होत.
तुम्हाला लग्नय सव्वीस तारखेपर्यंत करा आणि
काय आलाय सांग मॅसेज? हॅलो. हॅलो. . हॅलो. . . हॅलो आवाजच येईना.